हॅलो... हा काय नाही काय तर घरातली काम
आवरलं काय नाही स्वयंपाक?
चाललंय. अजून करायचंय स्वयंपाक.
हा हा
आता कुठे एवढ्या लवकर नंतरन थोड्या वेळानं
हम्म ओन्ली
आ
कॉलेज
कॉलेजला जाऊन आले दुपारी आज जरा गावाकडे आले.
हा हा दिलाय होय.
होय गावाकडं आलोय आज चालू आहे त्याजच काहीतरी घरातलं तेन कामं
तुमचं काय चालू आहे?
काय आवाज येईना ओ
हॅलो... काय मेडिकल मध्ये आहे म्हटलं
हा हा
आज काय स्पेशल काय आहे का नाही?
स्पेशल असं काही नाही दररोजचच असतंय ते फक्त मम्मीच्या तेवढ्या आता संध्याकाळचा उपवास आहे. तिला तेवढं शाबू करायचंय. तुमचं काय चालू आहे?
नाही नाही आहे चालू मेडिकल मध्ये हाय
हा हा मग तुमच्यात आज काय स्पेशल आहे का काय?
अं हूं स्पेशल काय नसतयं रविवारचं तेवढं स्पेशल असतंय आमच्याकडं
का बरं रविवारी तुम्हाला सुट्टी असतयं काय?
रविवारी सुट्टी असत्या मला. इतर वेळेच कसं होतयं स्पेशल काय तर करायचं मग आणि चपाती भाजीच आवरायचं मग सगळं आवरून यायचं म्हटलं की, उशिर होतोय नाही.
हा हा
मग रविवारचं तेवढ कायतर करायचं.
मग ह्या रविवारी काय आता?
काय होतंय या रविवारी गेल्या रविवारी- त्या ते पालकच धपाटं केलेलं.
हा हा
पालकाची पुरी, पालकचे धपाटे,
हूं हू धपाटे केलता काय पुरी केलता मग?
पुरी च केलेलीं,
हम्म हम् मग कसं केलता ते?
पालक पहिला शिजवून घ्यायचं. म्हणजे आपण होय म्हणजे कोण चिरून- पण करत्यात कोण शिजवून करतयं आपल्याला कसं पाहिजे तसं.
हम्म्म
मी पण थोडं शिजवूनच करत्या
हम्म हम्म
पालक पहिला शिजवून घ्यायचं आणि- मग पीठ मळताना अ सगळी पीठं एकत्र करायचं.
हूं कुठली कुठली?
अ म्हणजे गव्हाचं पीठ, ज्वारीचं,
हा
बाज बाजरीचं पीठ जरासं सुट्ट तादंळाचं पीठ आणि- होय जरासं म्हणजे कुरकुरीत पणा येतोय नही तांदळाच्या पिठानं.
हम्म
मग जरासं डाळीचं पीठ घालायचं.
हम्म हम्म
ते सगळी पिठ एकत्र करायचं मग काय त्याच्या असं- अ आलं लसणाची पेस्ट-
हम्म,
हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक करून घालायचं, वरन जर असं ओवा टाकायचं.
हम्म हम्म.
आपल्या आवडी प्रमाण सगळं घालायचं. आणि मग शिजवलेला पालक असतोय तो पिठात घालायचा. आणि वरण पाणी न घेता, म्हणजे तेवढ्याच पिळा तेवढ्याच ह्याच्यात- मळता येईल असं बघायचं, वरण काय म्हणजे, जरा अस तस लागतंय सोड वरण घ्यायला. पण जरा कमी घ्यायचं, जास्त पातळ करायचं नाही.
चालावं बघा हा
मग तेवढ्यातच ते पीठ मळून घ्यायचं.
हा,
आणि मग काय त्याच आपण थालीपीठ सुद्धा करू शकतोय. लाटून - तर मग काय आपण व, धपाटे करायचं आणि तळून काढायचं, कसं पण केलं तरी चालतंय.
मंग हां म्हणजे पुरी आणि मंग पुरीत कायं फक्तं फरंक असतोय.
आणि पालकांच्या पुरीत मंग कायं फरंक असतोय. आपणं जे शिजवलेलं हे असते की नाहीं पालक.
हां,
तो मिक्संरला परंत बारीक करूंन घ्यांयचा.
हां हां.
म्हणजे एकदंम पातंळ करूंन घ्यायचंय आणि ते त्यांतं पिठांत घालूंन मळांयचं आपणं म्हणजे नुसतं पालक शिजवूंन मळतोय की नाहीं तेचं मं मिक्सरलां बारीक करूंन त्यांचा रसं काढल्यांसारखं करायचं आणि ते थोडांचं फरंक असतोय पुरी आणि ते धपाट्यांचे सेमचं असतंय हां. बााकीचं कायं सगळें प्रोसिजरं सेमचं आहे.
दिकेलं हां पालकचं मी कधीं
बाकीची प्रोसिजर कायं सेमचं करायचं हां. हां मेथीचं कसं केलांय ते
मेथी मेथी तिचं पणं आपल्या कायं पालकां सारखंच फक्तं देठं बिटं घ्यायचं नाहीं पेंडतली मेथी एकदंम चिरूंन घ्यांयची. आणि मंग आपल्यांला जेवढं आपलं चं पीठ असतंय ते गव्हाचं पीठ घ्यांयचं. आंता आंता थोडंसं ज्वारीचं पीठं घायचं आणि हेचं
हां
तरं डाळीचं,
हां
बेसनचं पिठं असतंय नां ते थोडंसं ते पणं थोडंसं चं घालायचं. त्यांनंतर मंग आंता कायं एक एक जणं मिर्ची चेेचूंन घालतांत किंवा चटणी घालतांत मी चटणी घातलेली सोंडा म्हणजे मी कसं तिकटं लागत्यां नाहीं लागत्यां नाहीं. होयं थोडंसं लांल झालंतय मिर्ची कसं होयं ते तिकं हेज म्हणजे मिक्सर असेल तरं पूर्ण बारीक करतां येतेय. मी रूंमवरं होतो नां मगं रूंमवरं मिक्सर कुंठूंन आणणारं.
हां हां.
मंग ते कसं आपलं घरांत कशावरं चेरलं तरं एवढं पणं ते होतं नाहीं आणि मिरचीच्यां अंदांज लागतं नाहीं कि किती तिखंट आहे संपक आहे मंग ते संपक झालं कि लंय चांगलं लागतं नाहीं.
जरं असं तिखंट असली तरचं छान लागते त्यातं
हां चंव येत्यां नाहीं जरां मिर्ची शक्यतो मिरचीचं घालतांत सोंडा ते कसं उ आं एक आं ओढतं अ आ इ आ ए ओ ए उ ए उ हु उ आ इ इ आ ए आणि आणि ओवा पणं घातलां तरं चालतो थोडां ओवा चवीपुंरता घालांयचा आणि मंग त्यां त्यानंतर नां कायं थोडं पाणी घेऊन मळायचं लई त्यांत पणं कसं पाणी जास्तं घ्यायचं नाहीं लगेच पातंळ होते
हम्मं,
थोड अ ऊ अ आ च इ त्याच्यावर चपाती कसं करतोय ना तसं लाटायच आणि अ तव्यावर भाजायचा आणि तळत नाही मी. ने अरबीत. इथं
आ उ हा चपाती सारखं लाटून भाजून. काडलेली असं भाजतात काय.
ते कसं पुरीतील पुरी सारखं करणार असलो तर तेल लावून म्हणजे तळतायेत असतं ते.
हा आ
हाव हम्म.
थालीपीठ केल्यासारखं करायचं माहित
ते ये पुरीच्या अ अ ने. क्लेप लई तेलकट होतंय तसं.
हम्म म्हणजे हम् आतुन तळल्या म्हणजे काय एवढं तेलकट होत नाही पुरी कसं पुरी जास्त फुगली की तेलकट होत नाही पण पुऱ्या चपट्या चपट्या राहिल्या.
हा सट्टा झाला की हो हा त्यात जरा सोडा बघत्यात ना. पुरी करायचं असेल तर.
रस्सा टाकायचा फुगण्यापुरतं तेवढंच.
हा म्हणजे सोडा घातल्यावर फुगतयं नाही ते.
हा जरासचं टाकायचं आ जरा जाडसर जाड सर् सर लाटली की नाही फुगत्या मग फुगली की तेल त्याच्यावरचं नितळतय नाही सगळं त्यामुळं मग तेलकट होत नाही पण ते चपटे राहिले की मग तेलकट व्हायला बघते.
होय होय बघायचंय पुरी पण एकदा ट्राय करायचं.
सोपी पद्धत.
होय म्हणजे मला तरी तेचं जमते. ते कस सवय नाही नाही सगळं एकदम तळायचं पण लाटायचं पण करून.
हा लाटून लाटून टाकायचं एका प्लेट मध्ये.
उगं कशाला खेळ करायचं म्हटलं रूमचंं ह्याच्यात. म्हणजे मी पहिल्यांदा ट्राय कराल झालं झालं तर पुढल्या वेळेला जरा जास्त करायचं म्हटलं.
हम््हम् हम्म.
मग चांगलं तरी झालतं आता व दे. करायला.
हा हा.
किर््््््््््
किती दिवस गावाकडे सांगते.
कुठं आता शनिवारी रविवारी संध्याकाळी जायचं.
शनिवार एवढ तेवढा दोनच दिवस.
मर होपर. आता कुठे शनिवारी आता काय याला कोचर घेणार नव्ह. कुठ तरी एकाद दुसरं झालं तर होतही नाही तर सगळेजण कसं प्रत्येकदा आ हॉस्टेलच आहे ते पण कसं गावाकडे चालल्यात. मग कोणच येणार नाही चालू होत मग त्याच्या पेक्षा.
हा.
म सगळे जात फॉर्म ऑफ टाकला कोणच जायच नाही म्हटलं मग आता. कोणीच नाही तर मग आलो मी पण. समोर बसायला पण नको. झोपून राहिले काम आवरलं की काय काम.
हम्म. हॅलो.
अ काय म.
तिथं कोण कोण राहताय म्हटलं.
काय ते.
रूमवर कोण कोण राहताय म्हंटलं हॅलो.
मी आणि माझा भाऊ दोघ राहतोय.
काय बघ स्वयंपाकाच एवढं जास्त करायला लागत नसल.
होय एवढं पण नाही लागत करायला थोडस चपाती वगैरे ते.
ह बनवून खाताय रूम मध्ये.
होय होय हा. ह.